हॅलो हा बोल की.
काय करालाय?
काय नाही बघ आता जेवण झालंय झोपायचं आता.
हा जेवला का नाही?
होय होय झालं की जेवण. तुझ?
होय झालं आता आवरायचं भांडे वगैरे घासायचं.
हा.
हम्.
मग आमचं आवरलं बघ सगळं आवरून झोपायस तयार चालूय आता.
हा हा. मग गणपती जवळ आल्यात काही तयारी वगैरे केलाय काही नाही?
पण येणार ना श्रवनाथ नागपंचमीत तेन. मग श्रावण संपत आला क मग तयारी करायची आत्ताच काय तयार करतेस? थोडं थोडं सामान घेऊन ठेवलेलं बरं पडते आत्ता पण स्वस्त मिळते गणपतीच्या थोडं महाग मिळते एवढ खरं.
लय महाग देत त्यावेळेस.
हा आले मग ते सीझन असतो ना त्यांचा.
सगळे म्हणजे सण सुरू होतात त्यामुळे घेऊन ठेवतात त्यावेळेस त्यांनी.
हा हा.
हा हा. म्हणजे काहीतरी वेगळं डेकोरेशन करायच असलं की लवकर करतात ना.
हा आत्ताच तयारी लागायला लागते होय.
हम्म म्हणजे आम्ही लागा लावलोय त्यामुळे विचारलो.
हा हा.
हम्म. हा.
जोप होय काय करणार आहे? डेकोरेशन दत्ताच करणार आहे ना.
होय.
बर.
दत्त महाराजांचं ते म्हणजे अं ब्रह्मा विष्णू महेश ते लहान बाळ वगैरे झालेलं.
हम्म हम् हम्म.
आणि आणि काय म्हणजे असे पूर्ण थेमच वेगळे आहे ती ते करायचंय रते
होय.
हम.
मग तुमची तयारी चालू केला की नाही?
नाही आता करायला लागलोय म्हणजे चालू करायची अ चित्र वगैरे काढायचे आहेत प्रिंटा घळू काढून आणायचे आहेत.
होय, हा, हा,
भरपूर काय, काय आणयच आहे अजून.
होय, आमच्यात कस जागा आहे पण, करू लागेल कोण नाही ग, मी एकटीच असतोय.
हा, हा,
ते एकट्या काढणं काय होणार, त्यानी बघत नाही कोण,
हा,
हम् मुल अजून लहान आहेत, मुली आहे आणि मिस्टर तर काय, सकाळी जातात, संध्याकाळी येतात. काय करू लागत नाही, मग ते एकटिल जमत नाही ना,
होय,
का नाही, च म्हट तर कस, कोणतरी एखादा मोकळा माणूस असेल, त्याला सांगितलं तर त्याला समजा तरी पाहिजे ते, काय आणायचं ते,
पटकन मग म्हणजे, कोणतर हाताखाली असलं की, होतंय पटकन.
हा होऊन जाते, एकाद दुसरं जरी कोण असलं तरी, बरं पडत काहीतरी डेकोरेशन वगं करायचं म्हणलं तर,
होय,
आमच्यात कोणच नसतेय, उद्या गणपती. गणपती येणार म्हटले की, रात्री अकरा वाजता मग तयारी चालू होत्या.
नाही जच्यात, म्हणजे कोण नाही, ज्यांच्यात सगळी कामाला वगैरे जातत, त्यांच्यात आदल्या दिवशीच असतं डेकोरेशन.
हा,
आम्ही लहान होतो, त्यावेळेस पण म्हणजे आम्ही, आदल्या दिवशीच करायचो. चार पाच ला करायला घ्यायचं, सात वाजता डेकोरेशन कमप्लीट.
हम्म, ल अवघड होतेय, गणपती आणि कस गणपती, हा गणपती आणून बसलला, आणि मग परत करायचं म्हटलं कि ते होत नाही गणपती
होत नाही, होय. मग त्याच्या आजूबाजून, किंवा समोर काहीतरीच करायला लागतंय मग,
हा आणि परत एक, दोन, दिवस तेन झाले नाही तंवर परंत गौरी येत्या.
होय,
आणि उभ्या गौऱ्या असत्याात, ते फरायचं करा सगळं, ते डेको साड्या बघा, दागिने बघा, ती तयारी चालू होतेया.
ते आणि सगळा्या घोळ असतो, त्यावेेळेस तुमच्यात पण उभ्या असतात गवरी?
होय, आमचं आमच्या त पण उभ्याच आहेतगौरी, त्यामुळे फराारचं तेन करायला लागतच, थोडं, थोडं का विहिना, आणि, लहान मुला असल्यामुळं, थोडंफार पण करून चालत नाही, जरा खाण्यासारखंच करायला लागत य,
निदान एक, अर्धा, अर्धा किलो च तरी करायला लागतय,
होय,
दिवस यातच जातोय, फराळ करायचा म्हटलं की,
हम्म, ते सगळं त्यातच जाते वेळ, आणि गौरी आल्या की त्यां तेच दागिने हे, साडी नेसवा, त्यात तर आम्हाला बारा, एक वाजते, रात्रीच झोपायला.
होय, आम्हाला पण, बारा, एक, आणि दोन पण.
हम्म, आणि दुसऱ्या दिवशी, गौरी पूजनाची वेळी, ते जागर असतय, त्यावेळी तर बाराक वाजतोय सहजच.
होय, खेळ वगैरे असतात गौरीचे.
हा हा, तेच की.
हम्म, तुमच्यात जाता का नाही तुम्ही गौरीचे खेळ खेळायला?
होय, आधी होतो तिकड जात होतो राहायला, आता इकडे दुसरीकडे आलोय ना, राहायला इथं जास्त वस्ती ती नाहीयं.
हा.
म इथं कोण एवढे येत नाही, बघू ह्या वर्षी आमच्याच दारात करायचा असं विचार आहे.
हा.
कोणत आलं तर पाहिजे ना, एक दोघांच्या दिसत नाही ते बरोबर वाटत नाही ना असंय.
हो, मग तुमच्या आता आजूबाजूला घरं झालेत की नाही?
नाही अजून एखाद दुसरं, एखाद दुसरं व्हायला लागलेत आता.
हा, मग आता पसन जर केला ना, कि म नंतर घर झाल्याव तुमच्या इथं सुरू होईल मग हम्म,
मग तुमच्यात पण उभ्या गौऱ्या असतात?
होय, उभ्या गौरी असतात.
हम्म,
आमचं पण तेच आहे, सगळं गणपती यायचं म्हणलं की आधी गणपतीच डेको डेकोरेशन कराय लागतय. ते पण आता म्हणजे दादा आणि बारका भाऊ आहे, त्यामुळे आम्ही तिघ मिळून करतोय तेे डेकोरेशन.
हा हा.
आम्ही तिघ असल्यामुळे मग होतय, आम्हाला पटकन. हम्म, मग डेको गणपती आला तरी, आमचं डेकोरेशन चालू असतय.
होय.
हम्म, मग त्यानंतर गौरीच्या मग, साड्या वगैरे बघाय लागतात. आणि ज्वेलरी मग काहीतरी दुसरी नवीन आणायची.
होय.
हम. दरवर्षी म्हणजे काहीतरी एक जास्त घातलं की छान वाटतेय.
हा होय, आहे की.
आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या.
हा गौरी आल्यावर तर वेळच नसतोय बसाय. बसायला पण वेळ नसतोय अजिबात.
होय. आणि ते गौरीच खेळ होय, सगळं तेच चालू असतय.
हा त्यात आणि पोरांची शाळा.
हा कधी येतय, कधी जातात कळत नाही.
कळत नाही, काय नाही सात दिवस एवढं असं घरात कोण घर भरल्या सारख होतेय आणि गणपती विसर्जन झालं की, अजिबात करमत नाही.
घरात मग थांबू नाही वाटत मग तव्हा.
घर मोकळं मोकळं होतय सगळ.
होय. आता पण शाळेला पाच दिवस सुट्ट्या असतील की.
नाही, आमच्या कडे नसत्यात पाच दिव सुट्ट्या एक गणपती यायच्या दिवशीच तेवढी सुट्टी असत्या, परत नसत्यात अगं सुट्ट्या. परत अनंत चतुर्थीला सुट्टी असत्या.
आमच्या कडे पण शाळेला असतात का नाही माहीत, अ पण कॉलेजला असतात.
होय
कॉलेजला सात दिवस म्हणजे गणपती आल्यापासून ते जाऊपर्यंत विसर्जन दिवशीपर्यंत सुट्टी असत
हा हां हां
हम्म
ह्या वर्ष अगण प त्याने हरताली की च उपवास एकाच दिवशी आलाय
एकाच दिवशी आहे होय काय माहिती मझला त्या दिवशीच उपयस घराय लागतोय
नाही आदल्या दिवशी धरायचा
तवा आणि बायका काय करतात कायम
होय तेतली लैकी ये पुढं माग उपवास केला तर चालतय म्हणून कॅलेंडर मध्ये दिले
लला
होय
ह म आल्या दिवशीच करतील
हम्म आणि त्या दिवशी माझ बड्डे आहे
होय म्हणजे गणपती यायच्या दिवशी ना तेरा हा मग तुमच म बड्डे हा अस सेलिब्रेट होत नाही ग्या हारतालिका जर केला तर होय साबूवाडा खरा आहे कादा आणि कट करा
ह वेळ पण नसणार कणाला त्या दिवशी गणपतीची तयारी सगळी काय कायम गणपतीचाच बड्डे येतय
होय त्या त्या महिन्यालाच असतात ना गणपती एक तरर फयटिंग ला असतात किंवा एकतर मज असतात
हा
हम्म या वर्षी जरी हा
ह्या वेळे सगळे सण पुढे गेलेत अधिक महिन्यामुळ
होय पुढे गेयला नाही तरर ऑगस्ट महिन्यात एंडिंगला येतोय गणपती
होय
हम्म
हम्म
मग गणपती म्हणजे कससा दरव्यार्षी वेगवेगळळा आणताय काय कसं होतय
नाही बाई वेगळा वेगळा आणतो एकस कच ठेवायचा
म्हणजे असं पॅटर्न
नाही नाही वेगळा असतोय गणपती आमचा प्रत्येक वर्ष
हा आमच्यात एकत असते दरवर्षी दगडू शेत असते
हम दगडूशीट नाही असतय आमच्यात वेगळं आणतोय हे इतके दिवस माझ्या पसंतीने आणत होतो आता मुलीच्या पसंतीने आणायला लागते
आता काय ते बालगण शगरच घ्यायला लागते मग तुम्हाला
होय गेल्या वर्षी बालगणेशच आणला होता की
होय कारण लहान मुलांनाच असल्याच आवड हो
ह
चालतय ना
झोप आल्या भरपूर
एवढा अ एवढा वेळ जागा नसतोय ना कधी?
मग हा साडे अकरा वाजले, लवकर झोपत असेल तुम्ही?
होय, लवकर झोपतोय आम्ही, दहा सव्वादहा साडेदहा ला झोपलेलो असतोय.
हा हा.
हा.
चालतयं चालतयं झोपा झोपा मग.
हा.
चालतयं ठेवू काय मग?
हा हा, ठेव.